बोला की ये जेवण झाली. हॅलो आमच आत्ता कनिक मळ्या बगा
ऐकू ना माझ हॅलो
ये ते की बोला हॅलो हॅलो हा बोला कि येतय.
हा येतय ना ऐकून
हो या त क
हा हा जेवण आवरलं का
जेवण आता चपातीला कणिक मळल्या
हा हा हा आता काय वेळा नसत म शिस्
होय वेळाानच असतय स्पेशल काही नाही गवारी नीट केल्या गवारीची आमट.
आमतीया
हा
ह कुे काय आजी करतात मंगवार
नाही गवारी गवारी भाजून घ्यायची अवघाई आली जा दुधनाला जाई संग दूधाज घेऊन याचा की थांब थांबझ दुकानात चाल ती थांब थांब दुकानात चालली
रीकाम आहे
गवारी भाजून घ्यायच्या आधी आणि नंतर मग लसण जिरां मोहरी फोडणी टाकायची आणि नंतर मग चटणी तेल टाकून हा नाही तेल टाकून भाजायचे
हम् हम
आणि मग नंतर मग फोडणी टाकू ना
हा काय रडाय लागलाय का
बघ असं करायला लागला
ते जागा बदलल्यामुळे असेल का
हा नाही बांधून घातल्या ग झाली तिला खेळाय काही नाही. हा घोडार बस घोड बस मी वढतो घोड्यावर बस आणि ती भाजायची आणि त्याला जरा ना पुढे जास्ती घालायला लागतय. आणि ती पातळ आमटी करायची अस पुढ पुढ जास्ती घठलं ना आणि जरा पीठ लावायचं आपलं हज चालवच हा- छान हो त्या हा सुक्के पण करतत अ पातळ पण छान लागते अ तेवढीच एक दोन वाटी केली ना छान होते आमटे
हा हा
तुमची झाली जेव ना
अ जेवण आवरलं सगळं मग बसल होतो तर तुमचा फोनला
हा हा आमच्या कस लेट असते मग आता दाबेली आणली होती दाबेली खालो
हा
हम् त्यामुळे काय नाही थोडं थोडं खालेल असते आधी आहे
होय होय
हम्म लेट जा अस असतते काल तर साडे दहा वाजलं होतं जेवायला अकरा वाजता भांडी घासली हा लेट अस
हा हा मग
त्यानंतर तिथं पण कटाळा आलेला असतोय ना थोडं बसायचं इिकडं तिकडं होय गमते. ए भैय्या जरा फिरवून आन जा की जरा कीर किराय लागलाय.
मग आणि काय.
काय नाही बया जेवण आवरलं कोमलताईचा त्या फोन आलता.
हा
खरं कॉल लाग ना झालंता एक लागलं की दुसऱ्या व्यस्त लागतो.
जागालईक.
हम्म आणि त्यांच काय लागेना त्याचा काय एकशे ऐंशी सेकंद काहीतरी सांगत. तेत.
हा हा...
मग ट्राय केला काय लाग ना राऊ दिलं म्हटलं
हा हा हा हा....
हम्म हम् का तर नेट प्रॉब्लेम असे. हम्म हम्ण काय नाही बघा जेवणा असं एक कॉल केलं दुसऱ्याला. कराय चालतय ना पाच ववर हा ह तुमचा तिसरा आहे हा ह्यो
काही माहित नाही हो आता तुम्हीच बघा कसं मोजलायचा पाणी सुटलं होत चिककल झालंय सगळ्या दारातन. पाणी खाली गेलंय चिककल झालंय.
हम् ह
इकड खेळ इकड खेळ काय म्हणलं का?
फिरायला ये मावशे.
होय थोडं अंगण आहे लेन आहे थोडंच आहे. पुढं रस्ताच आहे मग थोडंच आहे आमचं कस डबऱ्यात घर असल्या का सगळ्यां. तिथं आता नवीन घर झारी तर आमच फक्त जुनं घर आहे.
हा
मग ते पाईप जरा निसटली ना आई पण गेली थी रेशन आणायला पाईप मिसकली त्यामुळं ते.
काय पाहिजे विराज?
अ. काय नाही बघा.
तिथून आता घरी येणार आहे. काय ते आणि कुठं?
ह
राहुल.
काय म्हणलंना?
आता सुट्टी करून घरला येणार आहे का का?
म्हणजे?
म्हणजे फिरायला जाणारा? काय घरला येणार म.
नाही नाही आता इथंच राहायचं दोन दिवस आणि मग जायचं.
चालतंय हा हा, एक मिनिट हा.
ये आदू हिधर दुध आणाय जा आई सोबत. आ गं किरकिरा लागलय त्याला न्हेजा पहिला ही धर घोडा राहू दे. राहू दे घोडा इधर किटली घेऊन जा, दु दु आणा जावा धर. मावशीचा इथन आणा जावा, जावा जा भराभर,
हम्म, हा,
अ.. चप्पल एकच आणलोय प्रत्येक वेळी त्यानंतर दोन जोड असते, एक सॅंडल आणि सिल्पर आणते यावेळी एकच घालू बुट आणि सॅंडल आणायच, तर लक्षात नाही आणि तू कुठे घालून गेला, का काय झालं काय माहिती, कुठे सोडूनच आलाय.
अरे बापरे, अवघड झाला. हुं, हुं, हु मग आता आणायला पाहिजे.
हा नवीन आणायचं की, आता कुठे बाहेर गेलो नाही.
नाही विकत घेतलाय, नाही इथं पीटी संग काय मिळायला. ते आता विकत आधीपासून त्यांचं आहे पहिल्या विकत घेतलेला कोण घातल कोण दिलेला वाटतं लग्नात, हम है ना,
हा बोला की,
हुं, हु मग तुम्हाला अजून पीटी मिळायचे ना, भांडी न्यायला नाही हेना मिळाले पेटी. आईंना मिळालेली. हा तवा देतील. ते कसलं कागदपत्र घेतले, चार हजार रुपये दोनशे मिळायचेत वाटत. त्यासाठी हा, हॅलो
फरक आहे.
ते लालबावटीच ओ, कागदपत्र द्यायला लावली होती.
हा हा
हं,
आता कशाबद्दल,
ते काय पैशाचं जमा व्हायचे न्हव,
व्हायचंत. व्हय हा हा,
हम्म त्यासाठी, आता, होय सगळीकडच की आता ते,
हा हा,
आणि आता पेट्या मिळाल्यात कणी ज्यांना ज्यांना त्यांना, अशी पेटी आणि स्टीलचा आपली कणी उभे डबे दोन मिळालेत.
ये उठ,
ह, पाणी फिल्टर करायचं,
ह,
असं बरच काय काय मिळालय अहो,
हा हा भात बारीक केलायसा, हा हा
भांडी मिळालेत आर्ध संसार सेट मिळालाय.
होय ते भांडी मिळालेत की परा‌त, पिंप ते काय काय आहेत ताट, वाट्या, डबं
त्यात कुकर आहेत. ताटिया, वाटिया चार चार ग्लास चार. चांगल आहे, हो पाण्याचा जग स्टीलच्या असे पातिली.
होय, भांडी जाड हायत नी.
लोखंडी हायत.
लोखंड येत नाही आमच्या इथं ती, लाईफ काय ते पाणी दिलंय, व्हय
दोन महिने ठेवा चिरतोय
हा हा म्हणजे वापरात काढल्यावर ठेवूनच चिरता ते चिरते व्हय हा हा हा हा
आमच्या मम्मीला पण मिळालेली होती ना इथं अशी य नवती रडे मारंडीली आणि परवा खळीची भांसते ती पण ली आत त्याला चिरली होती मग पाणी घातल्या नी खाली गळाल असं मग दिली मग येला हम्म दिलीच द्यायला ते पण लोकांनी होते ते हे बी घेय‌नात मांडी वाली दुकानात
घेत नाहीत होय ते आता कळतेच की
करते ना त्यासण्या लगेच त्यातलं हम्म आणि जे लोखंडाले पाणी पिलाय म्हणतात तेही स्टीलच
हम
हम्म हम्माधवी जेवण आवरलं का
हा हा दीदी
दीदी हाय माहिती परत बसलीया
बसला त व्हय हा हा
माहिती भराय बसल्या आई तुमची
अ आहेत की असल्या जरा मोबाईल बघत भात घातलाय चुल पेटवायला भाकरी करायची
हा चुलीवर
चुलीवर करायच्या निवांत वाणी बाहेर आता बसुन.
दारात ह हा हा वाऱ्याला मजा येत असेल नाही
होय होय करत त्यांच ते आपण बसायचं नुसतं
ह करत्याल बघा माहेरात गेल्यावरच जेव्हा व सासर मध्ये काय आहेयच ते करायचं
करायच आहे काय करू देत नाही तरी पण थोडं थोडं होईल तेवढं जरा जरा करायचं. पण त्यांना पण आहेच की आपण थोडाला राहतो बर
ह इथ ते पण आहेच खरं अजुन भावाचं लगीन झालेलं नाही का
नाही
हा
भावाचं नाही नंतर काकींची पोरा आता एक दहावी झाली एकाची बारावी झाली एक दहावी गे एक बारावी झाल्या